हॅलो
हा येतोय आवाज?
हो येतोय
ह -ह-हं बोला
हो नमस्कार ताई
नमस्कार-ताई
हो झालं तुमच चहा पाणी?
हो हो झालं ना
हो का? - कस आपल्या महाभारतातल्या एखादी कथेवरून आपण चर्चा करू
हो चालेल ना महाभारतातला बोलू शकत
हो अ पांडवांना जेव्हा वनवास झाला होता ना
हो- हो
हम्म तेव्हा त्यांना बारा वर्षाचा वनवास होता आणि एक वर्षाचा अज्ञात वास होता म्हणजे? कुणाला न दिसता
हं
हो तर ते जीवन जगायचे त्यांनी
ह ह
हम्म अगदी जंगलात, नाहीतर मग एखाद्या भुयारात त्या ते आयुष्य काढलं एक वर्षापर्यंत
हो
हम्म म्हणजे त्यांना तेरा वर्षाचा वनवास होता
हो
हो आणि मग त्यात त्यांना एक राजाच्या इथ नोकरी मिळाली
हो
म्हणजे आधी राजा रजवाडे होते ना? तेव्हा आहे ना त्यांच्याकडे असे जे दास सी असयच्या राणींना अ सजवण्यासाठी आणि घरातले सगळे काम वगैरे करण्यासाठीे म्हणजे आता आपण नोकर म्हणतो पण पूर्वीच्या काळी सेवक म्हणायचे सेवक असायची ते हो हा मग ते सेवक असायचे ना मग तिथं त्यांनी एक वर्षापर्यंत काम केली. हो आणि हे जे नकुल आणि सहदेव होत ना दोन भाऊ पांडवांचे मग ते ह घोड्यां जवळ राहायचे म्हणजे घोड्यांची देखभाल करायचे.
हो हो.
घोड्यांची मग ते व्यवस्था करत असायचे आणि ते तलवार बाजी मध्ये खूप पटाईत होते.
हो.
तलवार बाजीत त्यांना खूप म्हणजे यश मिळत असायचं म ते युद्ध खेळायला जायचे ना त मग तलवारबाजी हेस स्पेशली म्हणजे आपण आता म्हणू शकतो ना की, एखादा विषय जर एखाद्या अ शिक्षकाचा असेल तर तो त्याच्यात अ प्रवीण असतो तसे हे दोघ भाऊ नकुल आणि सहदेव हे तलवार बाजी मध्ये आणि भाल्यामध्ये प्रवीण होते.
हो हो.
आणि त्यांचे जे भाऊ होते भीम त्यांची गधा होती. ती श्रेष्ठ मग ते गधे मध्ये हा हो गधेत युद्ध करण्यामध्ये प्रवीण होते. आणि युधिष्ठिरांचा भाला हो ता बरं का, युधिष्ठिर होते ना त्यांचे मोठे भाऊ हूं त्यांचा भाला होता. आणि अर्जुना जवळ येना धनुष्य बान होता. त्याच नाव गांडीव होत. त्यांच्या धनुष्य बाणाचं नाव गांडीव होत. हूं, म हे असे पाच भाऊ खूप प्रविण्य होते. युद्धांमध्ये आणि ते राजाकडे मग नोकरी केली ना मग त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या ह्या शस्त्रांच्या बाबतीत आम्हाला सगळी माहिती आहे किंवा तुम्ही यु ध्द जरी खेळायला गेले तर आम्ही प्रवीण आहोत या कामांमध्ये युद्धामध्ये हो त आम्ही तुम्हाला युद्ध जिंकू जिंकून देऊ शकतो, आणि जी द्रौ पदी होती ना मग ती राणीची दासी बनली. हो आणि मग ती राणी ची सेवा करत असायची म्हणजे राणीला सजवण्या चं काम किंवा राणी सोबत कुठे जायचं असेल बाहेर तर तिच्यासोबत जाण्याचं काम द्रौपदी करत असायची. हो आणि यां ना म्हणजे खूप म्हणजे आपण बघू शकतो. की त्यांच्या जीवनात खूप त्यांना त्रास झालेला आहे.
हो खूप त्रास झाला. वनवास म्हटल्यावर त्रासच रा
हो नाही आणि त्यांच सगळं आपण आताच्या काळात म्हणू शकतो. आमची एवढी मालमत्ता आहे.
ची एवढी मालमत्ता असून सुद्धा मग त्यांना गावोगावी भटकावं लागत असायचं. हो पण पण ते कृष्णाचे भक्त होते. आणि श्रीकृष्ण त्यांच्या आत्याची मुलगा होता.
हा वासुतेरव
हो हो म्हणजे श्रीकृष्णा मामाचा मुलगा होता आणि हे पाच भाऊ आत्त्याची मुलं होती.
हो.
मामे भाऊ होते त्यांचे श्रीकृष्ण म्हणजे मग म्हणजे मग ते पदोपद त्यांना अ मार्गदर्शन मिळत असायचं त्यांच्या
हा हा
मग ती मार्गदर्शन मिळाल्यामुळे मग ती प्रत्येक पाऊल त्यांना विचारल्याशिवाय नाही घ्यायची पुढचं पाऊल
कृष्ण सपोर्ट करत होते ना मग त्यांना पांडवांना भरपूर सपोर्ट त्यांचाच होता ना पांडवांना, युद्ध कसं कराय च काय करायचं बपरे
हो आणि हो का वेळेस अ जेव्हा हा दुर्योधन असतो ना याला माहिती असत की पांडवां जवळ काहीच नाहीये यांना वनवास मिळालेला आहे, पण हा आहे ना मुद्दाम त्यांना त्रास देण्यासाठी काही ना काही असे उद्योग करायचा जेणेकरून यांना त्रास व्हायला पाहिजे. हो मग त्याने एक वेळेसना दुर्वासा ऋषींना सांगितले, कि तुम्ही ज्या पांडवांकडे एखाद्या वेळेस त्यांची भेट घ्या तर हो तर त्यांची हालचाल विचारा,
हो...
हो तर मग एक वेळेस ना दुर्वासा ऋषी आलेले होते त्यांच्याकडे पांडवांकडे मग ते एक- ते नाही आले ना ते यायचे तर त्यांच्या सोबत त्यांचे सगळे अ सेवक पण असत असायचे यायचे
सेवक त्यांची आई पण राहायची. पण तरी
शिष्य पण असायचे त्यांचे दुर्वासा ऋषींची चे आणि ते- म्हणजे थोडे रागीट होते त्यांचा स्वभाव रागीट होता.
हो...
हो दुर्वासा ऋषींचा तर मग एक वेळेस गेले मग- त्यांच्या म्हणजे पूर्वीच्या काळी अशी- आपल्यासारखे काही घरं वगैरे नसायची अशी कुटिया बनवलेली असायची त्यांची. म ते कुटियामध्येध्ये राहत होते मग दुर्वासा ऋषी- गेल्यानंतर मग द्रौपदीला प्रश्न पडला की आता एवढे ऋषी आलेत- आता यांचा जेवणाचा जो बंदोबस्त आहे तो आपण कसा करू? कारण कि घरात तर काहीच नाही. हो तर मग एक वेळेस अ कृष्णांना पण माहिती- पडलं की त्यांनी द त्यांना तर ते तर अंतर माहीत भगवंतच होते त्यांना सगळं माहिती होत हो की हा हो हे जे- कारस्थान केलेलं हे दुर्योधनादच आहे मग द्रौपदीला सांगितलं त्या ऋषींनी की आम्ही येतो येतो नदीवर जाऊन आंघोळ करून तोपर्यंत तू आमच्यासाठी स्वयंपाक करून ठेव. मग हा मग तिला चिंता झाली की मी एवढ्या ऋषींना स्वयंपाक- करून कस खाऊ घालू शकते?
हो..
तितक्यात लगबगीत ने ते ऋशी नदीवर गेले आंघोळी साठी आंघोळी म तेवढ्या लगबगी ने तेही आले श्रीकृष्ण- तिच्या जवळ हो तर मग तिला आनंद झाला की नाही आले आपल्या मदतीसाठी म तिला सांगायचे कि तु मला जेवायला वाढ ती म्हणायची की आत्ताच सगळ्यांनी जेवण केलं तर आता तर काहीच नाहीे जेवण म्हणजे आहेच नाही तर एवढे ऋषी आले मी त्यांना काही करू नाही शकत. खाऊ नाही घालू शकत मग कृष्णांनी तिचं जे पातेलं होत मातीच मग ते बघितलं त्याच्यात दाना शिल्लक होता तांदळाचा हो शिजलेला मग त्यांनी तो एक दाणा भाताचा खाल्ला तर मग खाल्ल्यानंतर मग ते ऋषी आंघोळ करून नदीच्या तठावर आले तर मग ते त्यांना असं वाटलं की अरे वा आपण आंघोळ केल्यानंतर एवढं काय आपलं पोट भरलं म यांनी एक दाना इकडे खाल्ला ना मग ऋषींना खूप पोट भरल्यासारखं वाटलं. मग तेे ऋशी तिथूनच परत गेले की नको आज आता काही आपल्या जेवायची इच्छा नाही आपल्याला काही जायच नाही आता जेवायला मग ती द्रौपदी म्हणाली की आता ऋषी येतील मी त्यांना काय स्वयंपाक करू आणि कसं त्यांना जेवायला घालू आणि दुर्वाशा ऋषी रागीट होते ते लगेच शाप द्यायचे जर त्यांच्या मनासारखं नाही झालं तर.
हो.
हो तर मग ते हो. श्रीकृष्ण तिला म्हणाले की अगं तू चिंता नको करू ते ऋषी नाही येणार आता त्यांचे भरलंय म्हणे पोट मग मग तिला नंतर कळालं की एक दाना यांनी उच लून खाल्ला तर तिकडे ऋषींचं पोट भरतं मग आजपासून मला चिंता करण्याची काही गरज नाही. आजपासून हेच माझं भरण पोषण करतील. मग त्या दिवसापासून मग ती जास्त भक्ती करायला लागली कृष्णाची.
हो कृष्णाची एक असते.
हो मग त्याच्यामुळे आपल्या ज्या कथा आहेत. पौराणिक ह्या पण खूप आपल्याला प्रेरणादायी आहेत.
महाभारतात खूप छान छान पार्ट आहे अजून
हो आणि
दुर्योधनाचं किंवा पांडवांच.
हम्म.
खूप काही काही सांगितलंय बॉ अस.
हो खूप छ छान वाटलं तुमच्याशी बोलून हो धन्यवाद.
थँक्यू.